काय करायलाय
काय नाही बघा बसले आता उठले होते. तुमचं काय चाललंय.
काय नाही बघ आता बसलाय मी पण चहा प्यायचा.
ह अं नाही नाही अजून करायचं आता झोपले सासू व्हय वगैरे सगळे.
अ जॉब करता का नाही
हा जॉब करते ना मी. टीचर होती मी आता टीचर आहे मी फस्ट टू एट.
कितवी.. अच्छा.
तेथे आठवे पण न्हते. हा तुम्ही काय करता. हो बसतात ना, आता सवय पडली आठ वर्ष केले. बर.
अच्छा, पण तिथल्या सरां... हे रिक्वायरमेंट ऐकूनच मी नाही म्हणून सांगून आल्या. लहबीची पोरईच सांभाळायला. दहावीच्या पोरांवर लक्ष ठेवायच, क्लासवर टीचर म्हणून. म ग्रॅज्युएशन कंमप्लीट केलं मास्टर्स ला ऍडमिशन घेतलं.
बर, मास्टर मध्ये म्हणजे काय करताय.
हिस्ट्री.
हिस्ट्री एम ए हिस्ट्री का.
हाय मी हिस्ट्री करणार आहे. आता ऍडमिशन टाकलंय. मी पण अं म्हणजे मी बीए मराठी... तेच केलंय पण आता ह्याला मराठी सोडून मी हिस्ट्री घेतलाय.
मी काय केलं सांगू का बी -बी ए ला हिस्ट्री घेतलेलं. आणि आता यम एला मराठी घेतलाय असं आपलं दोघांचं उलट झालंय.
हा त असं चाल...
हा चालतय, हो चालतय त्यात काय नाही प्रॉब्लेम.
कारण आता आमच्यातले मला सर वगैरे म्हणत होत कीमे... मराठी करून मराठीच कर पहिल्यापासून मराठी ठेवलंय कशाला मग आर्ट सायड ब... सब्जेक्ट बदलायला लागलेस...
नको नको आपल्याला सब्जेक्टच नॉलेज मिळतय ना वेगवेगळ्या.
नॉलेज मिळते त्यापेक्षा मेन म्हणजे मला बीएला पण आम्हाला कसं मला हिस्ट्रीच पाहिजे होता पण त्यांनी मला... देऊन ठेवून दिला नाही. नाही मराठीला कोण जास्त नाहीतं म्हणताना मला मराठीला ढकललं त्यामुळे मला मराठी नको होता कारण त्यात मराठीमध्ये लई अवघड पडतंय काना, उकार, वेलांटी मला ल्यायला आणि जरा चुकलं की त्यनी मार्क कट करत्यात
मार्क पण कट करतेेतं आणि एमएला कसं आहे ना पूर्ण अस हे ग्रंथ कुणी लिहिला ते कु ग्रंथ कुणी लिहिलेला वेगवेगळे लेखक मग त्यांच जीवन परिचय असं भरपूर काही आहे एमएला
बघितलंय मी पण म्हणूनच मला बीए ला वैतागले मी बास म्हणलं एवढं बीए करुसतरचं मला नाकीनव आलंय
मग त्याबरोबर तुम्ही हे करायचं होतं ना मग डीएड किंवा बीएड करायचं होतं ना म्हणजे ऍज अ टीचर म्हणून येतंय ना मग तुम्ही वायसीएम मधून जर एमए केलात मग इकड डीएड किंवा बीएड ला घेता येत्यात तुम्हाला
मी वायसीएम मध्ये नाही करतेय शिवाजी युनिव्हर्सिटी मधून टाकलयं आम्हाला हाय वायसीएम पण वायसीएमच कसं होतंय अ बाहेर तिथन बाहेरनं ऍडमिशन टाकलेलं असते त्यामुळे जास्त तिथं व्हॅल्यू राहत नाही ना सर पण आम्हाला तेच म्हणले की वायसीएम ला घेतल्यानंतर व्हॅल्यू जास्त राहत नाही, म्हणून आम्ही
तसं व्हॅल्यूच म्हणतेत खरं मी काय केलं सांगू का बीए म बीए वायसीएम मधून केलाय आणि त्याबरोबर डीएड केला आणि नंतर मी एमए ला ऍडमिशन घेतलंय जॉब करत करत
अच्छा
बारावी झाल्यानंतर अ डीएड करता करता बीए पण करता येतंय अस म्हणजे कं मध्ये तुमची डिग्री होती ना हा घेऊ शकता की पण तुमच्याकडे विचारावं लागेल कारण तुम्ही आता रेग्युलर ला फॉर्म भरला म्हटला तरी युनिव्हर्सिटी
लर ला नाही टाकलं सोडा डिस्टन्सलाच टाकलाय डायरेक्ट फक्त पेपर टू पेपर जाया लागतंय आम्हाला
मग पेपर टू पेपर गेलं तर युनिव्हर्सिटी चेंज होती ना हा डीएड ला कसं असं पुणे परीक्षा परिषद असती ना असे
हा
हम्म मग तुम्हाला डीएड केलं किंवा बीएड केलं रेग्युलर तर जावं लागणारच आहे आणि तुमच्या तिकडं क काय प्रोसिजर आहे ती बघून घ्या मग एकदा
कारण आमच्या कॉलेजला कसंय ना ह्या पेपरला पेपर टू पेपरला जायचे काय आधीमधी जायची गरज नाहीये पुस्तक वगैरे त्यांनी देणार कॉलेजेचं देणार सगळं असं हाय आणि त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाहीेये त्यामुळं आम्ही दुसरी डिग्री केली तरी चालत्या मंग फक्त एवढंच होणार की जर अ हि तिकडचं पुणे वगैरे असलं तर आम्हाला मग तिकडे येऊन राहायला लागणार
नाही नाही नाही तस काही प्रॉब्लेम नाही आहे कॉलेज वेगवेगळे असणार आहेत की कॉलेज तुमच्याकडे जाऊ श येऊ शकतंय कॉलेज आहेत ना तुमचे डीएड बीएड चे फक् क्त पेपर परीक्षा परिषद पुणे घेणार मग तुम्ही कोल्हापूरच्या पुढं अस गाव कुठं राहता गावात वगैरे राहता का?
इचलकरंजी पाच पन्नास किलोमीटर पडतंय
मग इचलकरंजीला पण असेल की मोठं हा म्हणजे आहेच ना डेव्हलप
हो डेव्हलप डेव्हलप झालंय पण एमए ला स्ट डीएड बीएड साठी आपल्याला बाहेरचं जायला लागतंय आम्हाला कोल्हापूरशिवाय नाही
जर मी म्हणते डीएड बीएड जर केलंत तर तुम्ही ऍज अ टीचर म्हणून लगेच जॉईन होऊ शकता ना नंतर झाल्यानंतर दोन वर्षांनी तुम्ही एमए करा किंवा हे करा मग पुन्हा एमए केल्यानंतर पीएचडी करू शकता तुम्ही पण असं टाइम जात आहे ना त्यामध्येच मग करिअर लवकर होत नाही
ह
मग त्याबरोबर तुम्ही डीएड बीएड केलं तर तुम्हाला दोन्ही डिग्री असं सफिशियंट आहे ना
हा
ह आणि त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम पण देऊ शकता डीएड बीएड नंतर
असं मी गव्हर्नमेंट एक्झामच देते गव्हर्नमेंट टीचर साठी देत नाही थोडा मी पण गव्हर्नमेंटसाठीच बघायला गेल्या पोलीस भरतीसाठीठीच करते मी पण मग त्यामुळे कसं होते मला बाहेरचऍडमिशन बरं पडते म्हणी बाहेर टाकलेलं मग डीएड वगैरे करायचं हा ग्राउंड वगैरे करते मी मग तेच डीएड ला वगैरे टाकायचं जर म्हटलं तर इकडचा लोड लाेवणार इकडचं तीन विषयाचं मला वेगवेगळा आभस
नाही बरोबर आहे ना
मग त्यालाही लोड होतय हा म्हणताना म अजून काही निर्णय घेतला नव्हता म्हण यम ए पण मी आपलं का करायल्या असा व आपलं गॅप पडाला नको शिक्षणात म्हणून मी टाकला ऍडमिशन मी ठरवलेलं ग्रॅज्युएशन करून पास करायचं कुठं आमच्या आम्हाला डिग्री तशी पण काय फक्त गॅज्युशन कंप्ट असल्या डिग ला मास्टर्स कराची गरजच नसते ना पोस्ट ग्रॅज्युएश पण म त्या
होग तेव्हा तम पोलीस भरती चालू करायची होती ना
नाही नाही तेव्हाच चालू केला मी दहावी नंतरच चालू केल्या
बरं मग आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्या म्हणून आता येते फॉर्म उभरायचं का आता येते वेकन्सीला
येत्या व्हॅकन्सीला एमपीएससी वगैरे आम्हाला दता येत म्हणजे वरच्या पोस्ट होते आता बारावी क ह क कन्टेल वरे
मग ते दिलात का
अ दिली फक्त मी ग्राउंडलाच गेली नाही
ग्राउंड ला जायचे मग ग्राउंड झाल्याशिवाय तुम्ही लेखी देतच
हा लेखित येता येत नाही पायाला दुखापत जलती त्यामुळे मला जाता आलं नाही
बर
मग त्यामुळे माझी ही तर वेस्ट गेली ना त्यामुळे पुढच्या मला ट्राय करायला लागणार
कमी झालं का मग आता पायाचं वगैरे
आहे बरं कतर मध्ये दुखतोयच बाय पण काय करायचं किती दिवस तुम्ही त्या पायाण्यासाठी ग बसायचं
नाही नाही बरोबर आहे हा आणि एकदाच घरात बसायची सवय लागली तर ती सवय
लागत्याच आणि आता थोडं थोडं केलं तर मग तोपर्यंत पायला रिकवर होऊन एर थोडी तर पाजे पायाला म्हण
कोणती कोणते सब्जेक्ट असते असं पोलीस भरतीला वगैरे
गणित मराठी बुद्धिमत्ता जी क म्हणून असते सोपं म्हणाला तर गणित मराठी बुद्धिमत्ता बर पडत कारण ते आपल्या पुस्तकातलंच असे इंग्लिश नस इंग्लिश वरच्या पोस्ट साठी निघत पीएस आय वगैरे आयपीएस वगैरे होण्यासाठी त्यां इंग्लिश असते त्यांना मराठी विषयी नसतो
बर मग रिजनिंग मध्ये वगैरे हे असतील ना म वेगवेगळे
रिझनिंग सोपं असत
हम्म
म्हणजे आप आप तर्क लावल तस निघत जात
हा बरोबर हा
बाकीच्या कं असते जी केे सोडयच बाकी सगं सोपच होत कारणी बाकी सगं आपल्या पुस्तकातलं असं े प्रॉब्लेम अस असते हा ग्रामर वगरे सगळं सोपं अस जीेच कस अस आता सध्या काय करंट घडालेय जगात त्याच्यावर पण प्रश्न असे
ह हो हो इतिहास भूगोल नागरी शस्त्र
सगळेच येत त्याच्यामध्ये सगळे विषय त्यात येतात त्यामुळे त्यापेक्षा ते गणित मराठी बुद्धिमत्ता बर आहे भावशास्त्राच भरपूरच तर जे विषय आपल्याला अवघड जातो तिचच नाही असतात ते दरवेेळेस
हिस्ट्रीमध्ये वगैरे पण जास्त अवघडच आहे
हिस्ट्री वगैरे आवघड जरी असेल तर त्यातलं तर आपल्या हिस्ट्रीचं माहित असते ना का होय थोडंक होई ना आपण वरच्या वर वन लाईनरच असतात वन लाईन जरी असलं तरी कन्फ्युजन करणार तात सारखे सारखे जागे सगळे बऱ्यासारखेच दिसतात असत तर एक पण दिनामध्ये पण बऱ्या सारख्या एकसारखे दिसायला लागात
ते साल वगैरे पण असत ना ते तिथल्या तिथेच दिलेले असत क्रमानेच मग त्यामुळे पण कन्फ्युजन जास्त वाढते
ते कधी कधी असं वात की नुसतंिना ऑप्शनचसेलं आपल्याण मनाला उतर ल्यायच असं र ते डोक्याला कनफ्युजन होत नाही ते ऑप्शन निवडायचं म्ह कुठला निवडू पहिला निवडू का दुसरा निवडू दुसरा निवडू का तिसरा निवडू यातच वेळ जाताईलय आतात कसं असं शंभर मार्काचं पेप
को तसच हे मिस्टेक झालेले तेव्हा बी ए म ए एमसी की वाईपच होते ना
एमसी क्यू नको वाटत त ते काद्या वेळेस आपण मो उतरलेली का बरी पडतात आपल्या मनाला कायतरी लिहिता येते हच्यामध्ये मनान लिहिता येत नाही च क च मार त मध्ये शंभर मार्काचा पेपर सोडवायचा असतो नव्वद मिनिटं दिले असतात आणि शंभर प्रश्न असतात ते वाचण्यातच आपलं वेळ जात नाही व्हय.
होऊन जाते हा.
वाटत सगळ्यांना आपण लही झेंगडीच काम हाय.
हा तेच अभ्यास केला तर होईल मग अभ्यास करा ग्राउंड करा.
ग्राउंड अभ्यास चालूच आहे ग्राउंड जर अस अडतय त्यामुळेच अभ्यास कसं आपण एका ठिकाणी बसून किती पण वेळ करू शकतो तयारी असते आपली सवय असतेना. क्लास वगैरे झालाय माझा. ग्राउंडचा क्लास होता त्यात सरांकडच असल्यामुळे पायाची वाट लावून ठेवली त्यांनी मला. पणताना सोडलोय आता त्यांच्याकडनं मी. अकॅडमीला दोन वर्ष होते. तिथं जेवणाचा प्रॉब्लेम व्हायला लाग ला जेवण तिथं चांगलं नसतंय. जेवण चांगलं नसते म्हणजे डाळ आहे का पाणी आहे ते कळत नाही.
बरं आणि तुम्ही तिकडचे साईडचे असण्यामु तुम्हाला झणझणीत लागत असेल.
झनझणीचा प्रश्न नाही म्हणजे बघा आता तुम्ही वरण केला तर तुमची डाळ आणि पण वेगळा वेगळं दिसलं नाय पायजे, एकच दिसलं तर तें खाऊ वाटत. डाळी वगरे दिसते त्यामुळे म जेवण पण जाय आणि ज्याची भाजी असणार त्याची आमट अस म्ह डाळी त्याची आमटी आनी डाळीचीच भाजी.
हा मग त खाल्लं जाणार नाही ते सध्या मेस मध्ये आहे ना पोळ्यांमध्ये.. चपातीमध्ये ते सोडा घालून देतेत ना खाल्लं जात नाही ते. खालं जात नाही दोन तीन पोळ्या खायच ते एकच पोळ खाती.
एक पोळी खा मेन म्हजे तुम्ही भात वैगरे पण केला तर, त्याच्या कन्या राहत्यात पूर्ण शिजवत नाही शंभर टके शिजुवायची नाही भात.
जे उघं द्यायचं ते देत असतील.
द्येयचं म्हून द्येयचं तेच व्हायचं. काय बोलण किती तुम्ही तक्रार जर केली तर दुसऱ्या दिवशी तर जेवणाची वाटोळच. परत ते जेवलंच नई पाहिजे माणसाने एवढी घाण करायचीत मग.
तसच होतय ना.
त् काम आवरणे निघून जाणे एवढंच त्यांचं काम असायचं.
सध्या तसंचाय सगळीकडं.
हां त्यामुळे मग बाहेर राहणं पण सुखाचं नइ. नुसतं कॉलेजला असलं तर काय वाटत नाईओ आपल्याला ग्राउंड वगैरे करायचं म्हंणलकी खाण पिणतर पाहिजेन तेवढं अन खाणपिण काय होत नइ त्यांच्याकडे राहिलं की तिथं. हो त्यासाठीच म्हनत्यात किनइ पौष्टिकाय पण काय सगळं वेगवेगळं झालंतर आमचं कस व्हायचं?
नायना बरोबरायना.
त्यामुळ कायम आणि तुमी काय म्हणताय?